हा डिस्कनेक्ट झाला म्हणून म्हणलं
हा तेच म्हटलं काय झालं, मी परत तुम्हाला कॉल लावायलाच जात होत. हा म्हटलं तीन दिवस सकाळी एक पहिला दिवस जायचा दुसऱ्या दिवशी पूर्ण तिथलं सगळं कार्यक्रम बघायचा आणि तीस म निघायचं मुंबईला त्यामध्ये सगळं असं व्यवस्थित दर्शन आणि सगळं ते हे करतायत. असं मला वाटत म्हणजे या वेला आमची ट्रीप अक्षरच्या धावती झाली गेलो गेलो दुसऱ्या दिवशी परत आलो आलो. का म्हणजे असं हेच नाही मुलाची आता बारावी आहे ना! त्याच्यामुळे
त्याच जरा अभ्यासाच थोडस वेळ नको घालवायला पटकन पटकन जाऊन येऊ या.
पाहिजे त्या वेळेला इमपॉर्टन्स दिलंच पाहिजे, आणि हे पण आपल्याला पण समाधान तीत जाऊन आ की इंतक प्रसन्न वाटतय म्हणजे शब्दा मध्ये
मुलगा म्हणतो हेच खूप समाधानाची गोष्ट आहे की, आताच्या काय मुलं म्हणत नाही की ती जावे. ते गोंधळे हाहाहा.
बापरे नाही ते मात्र आहे.
तेच म्हटलं तेच खूप तेच खूप समाधाान आहे की की आ मुलगा म्हण म्हणून आम्ही जातोय नाहीतर आमचं उलट असं की, नाही बहुदा पालक म्हणतात म्हणून मुलं जातात. तात आपली ही जबरदस्ती नाही ह हह. चांगली गोष्ट आहे, तेवढी तर कि मुलांपर्यंत पोहोचलाय ते. हम्म हम् अ- पाहिजे नाही तर तुम्ही घाबरणार नाही कशाला तम्ही कशा तरी घाबरताना म्हणजे कशा तरी शक्तीला मानताना. त्या तुम्ही घाबरता त्या गोष्टीला बरोबर ना नाही तर काय नाही म्म.
बरोबर आहे.
हो दररोज पारायण वगैरे काय करतात हो.
अ नाही अस हा जप असतो माझा रोज रोज म्हणजे माझ्या मुलीला प झोपताना जप. केल्याशिवाय ए आता कस होतं, आपण काही कारणान आता बाहेर गेलो. किंवा असं काही आहे, तर जग माळ हातात घेतली जात नाही. मग त्यांना ते कळत नाही आई, तू आज माणस बोलली नाहीस तू आज श्रीराम जयराम जय जयराम केली नाहीस विचार चार ती पण रोज माल घेऊन झो झोपायच्या आधी ती पण एक माळ केल्याशिवाय झोपत नाही भले तिला एक मणी एक. मंत्र म्हणून ओढत नाही ती पण म्हणल्याशिवाय झोपत नाही.
हम्मम् मुलाला पण आता समजत ते बरोबर.
हा आ आपण गेले की, त्यांना ते लक्षात येऊन जातय.
हो हो हो असं मुद्दाम सांगितलं ना तर मुलं नाही कळणार.
नाहीत करणार हा हा हा नाहीत करणार. आपण केलं की, आपल्यालाच फॉलो करणार ना ते.
हो हो.
ह त्यामुळं करती ती पण. आता हेला करते परत आपलं रामनवमी पाडव्यापासून, मग रोज शक्य तितकं माळा करते. ऍटलिस्ट एक अकरा तरी करतेच करते हम्.
काही जण जातात नाही तर.
हो हो मोस्टली ज्यांनी गुरु केलेय ना ते पौर्णिमेला बऱ्यापैकी जातात म्हणजे माझा मामा दर पौर्णिमेला जातो.
माझी एक नळंद आहे ना ती त्यांचं जे जे म्हणजे वा वाहिलेलाच आहे, शेवटच्या आठवड्यात दहा दिवस तिथेच असते. आणि तिकडे ती कार्यालयीन पण काम करते म्हणजे कारकूण टाईप. म्हणजे काय अस घ्यायचं व्यवहाराच काय असेल ते पण करते ती आडनाच आहे, जोरशीच आडनाव आहे, त्यांचं पण अ हा हा. त्या असतात तिथे बऱ्या शेवटच्या आठवड्या तर असतातच असतात.
असतातच असतात बरोबर आहे, आता आमच्या इथून पण ना मिरज. सांगलीलं ना खूप म्हणजे ते गुरु केलेले खूप जण तर एक काक आहेत आमच्या इथले ते पण हे करतात म्हणजे त्यांच कॅटरिंगचा व्यवसाय आहे, तर ते महिन्यात. एक ठराविक दिवस तिथ जाणार प्रसाद, बनवायला करायला ते कंपल्सरी तिथं म्हणजे सेवा म्हणून.
हो हो हो हो ते पण त त साडी नेसूनच. पाहिजे एकदा केले होते ड्रेस वर होते, त्यांनी नाही मला हे केलं. तुम्ही साडी नेसूनच या साडी आणि रा आम असलं पाहिजे हे पण तिथे का आहे आम्ही आहोतच पण म्हणजे साडी नेसण तिथे कंपल्सरी आहे इन शॉर्ट सांगायचं तर तर ते सेवेला तुम्हाला पाहिजेस् हो हो हो हम्मममम् तेव्हा मला पैल्यांदाच गेले होते मला माहित नव्हते टिस्ट म्हणजे सासूबाईला होते असंचे विचारलं म्हंटलं त्या बोलल्या बघ एकदा पण नाहीच आहे पण ते त्यांनी सांगितलं की साडी असेल तरच तुम्हाला हे आहे मॅड
म्हणजे आपलं जे आहे ते आपण धरून चाल
हो हो त्यांचा प्रसाद पण सॉलीड पण प्रसाद अरे भा तो वाढतात त असं वाटत अरे जाईल की नाही आपल्याला पण जातो प्रसादाचा असल्यामुळे जातो आणि जी रसाट आहे आमटी म्हणजे ती बटाट्याची जी करतात ना किंवा तो काय म्हणतात मसाला वापरून त्याची हा हो त्याची चव
खूप छान आहे ती खूप खूप छान आता माझ घरी पण कस की वर्षात एक दिवस ठरलाय त्या दिवशी कंटिन्यू पंचवीस तास जप राहतो म्हणजे आज सकाळी आज सकाळी अं सुरू केला की दुसऱ्या दिवशी सात वाजेपर्यंत आज सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सात कंटिन्यू म्हणजे माळ खाली ठेवली जात कंटिन्यू केलं जातं
ओके ओके म तुम्ही मी मुंबईला येणारत की नाही तुमचं
मुंबईला होतय हेड विशेष नाही पण वर्षातून एखाद दुसरी फेरी होती माझे पण धीर वगैरे आहेत तिकड आता ते आहेत त्यानी घेतल्या आता ठाण्यामध्ये
ठाण्यामध्ये राहतात ओके ओके हा हा
आणि आहे त्यांच ऑलरेडी नाला सुपऱ्याला पण आहे तिकडे ते पण सध्या इकड पण घेतलं त्याने
ओके ओके ओके तिथे येत तुम्ही ओके ओके
कारणो कारणी होतेच सहजं अस क्वचित होते कालणारन मग आलं जातय
का नातेवाईक काय एवढा परिवार असला की काय ना काय कार्य
सुरू राहतय हो हो आता परवाच आमच्या घरात पण हो हे आता काहीतरी काहीतरी सुट्टी म्हणल्यावर गेट टुगेदर टाईप म्हणजे काय मे मध्ये सगळ्यांना थोडं सुट्टी राहती सगळ्यांना एकत्र यायला होऊन जातय ह म्हणजे भेट होती कंपल्सरी नाहीतर अलीकडे सगळेजण आपापल्या कामात त्यामुळं
आता जर अधिक महिना असल्यामुळे थोडं सगळं आता थोडा थंड आहे बाकी ्य
कार्य काय नाही तेच त्या आहे न तर सगळ्यांच्या भेटी होऊन जातात आता सुरु आता श्रावण सुरु झाला कि सगळे सण सुरू मग काय दिवाळीपर्यंत सुटका नाही कंटिन्यू एक
हो आणि तुम्ही करता ना तस बऱ्यापैकी तुम्ही करता ते सण त्याच्यामुळे ते आहेत
हा नाही नाही बरोबर आहे आणि कस आम्ही अ राहतो पण एकञ भले आधी नव्हते त्यांचे जॉब मुळ ते गावाला जरी असले तरी जे आपलं आहे ते आपण तुम्ही मगाशी म्हणाला तस आपण जे करु ते पोर करणार त मी केल तर माझी मुल भवीषात करेल माझा मुलगा भविष्यात करेल मीच नाही केलं तर त्यांना मी सांगू पण शकत नाही की अरे तुम्ही का केलं नाही का क करत नाही विचारू पण शकत नाही ते म्हणणार तू कुठं केलं होतस
माय दिसून नाही आली मला सगत माय करायला त कस झालये
नाही नाही खरच की त्यामुळ आपण केलं की आपली मु त्या कर नारन आणि ते गरजे हाय कुलधम कुलाचार आपला जो आहे उप म्हणा म देवघर
ती देवी कोणती कुलदेवी
आमची कुलदेवी अंबाबाई अंबाबाई ज्योतिबा हा हा ज्योतिबा
आमच्या आ आ हा अत्र्यांची माहूरची देवी आहे आणि अ कुलदेवक बहुतेक ज्योतिबाच आहे अ हम्म् मी मुळची कोकणसतये त्याच्यामुळे मला एवढ्या हयाच्यातल एवढ्या प्रकार
तेचये
त्याच्यामुळे मी मी काय ताञे झाले त्यामुळे इथल्याच्य आणि आमच्या कोकण ती पद्धतीत खूप फरक हम्म त्यामुळे देशावर काधी काय प्रशनच नाही आला आमची गावं खूप कोकणात आहेत त्याच्यामुळे इथे काहीच नाही आणि या लोकांना कोकणाचच तर अप्रूव नाही ये अजी बाात या लोकांना कोकणाच जराही अप्रूप नाहीे आवडतच नाही
बापरे कोकण तर स्वर्ग म्हणतात स्वर्ग
पण काये ना कधी लहानपणापासून केलेच नाही ना त्याच्यामुळे ते काय
आमच फॅमिलीच एक होतं आम्ही लहान असताना ना करे नाही आम्ही कंपल्सरी एक ट्रीप आमची कोकणात दरवर्षि असायचीच असणार म्हणजे असणारच
ह
नाही राहात कोण नाही म्हणजे आता एक माझी वहिणी आहे आता म्हणजे वहीनी तिच्या जवळ तीकड हे आहे पण अस आम्ही फिरायला म्हणून पण छान हे बघायला कोकण कोकण खूप सुंदर रे
माझं ज तर राजापूरमध्येध्ये माझ वडिलांचं गाव आणि आईचं गाव मालवण तालुक्यात आणि माझी मावशी एक गोव्यात राहते मी माझ्या डोळ्या कंपलसरी एकदाछ कंकी म्हणजे प गोव्यापर्यंत घेऊन गेले तसा त फुटला होता पण असं फार असं जायला आवडत
नाही हा नाही बरोबर आहे ते मस्त आहे कोकण फिरायला
हो हो ते आत हो हो हो हो हम् आता ते चांगलं चांगलं केलं पण आहे ना त्यांनी भरपूर आणि विमानतळ पण आलंय ना त्याच्यामुळे ते आता मीच उलट कोकणातली असून इतके वर्षात गेले नाही अशी अवस्था उलट झाल्यात
नाही होत बरोबर आहे बरोबर आहे
हम्म्म हम्म हम्म बाकी सगळे जिल्हे झालेत थोडेफार थोडेफार करून, आता मी कॉल कर डिस्कनेक्ट करू आणि परत करू तुम्हालाहा ह
ओके ओके हा बाय बाय